हा नमस्कार नमस्कार.
का झालं जेवण हो. मग बाकी काम आवरले.
ब
बाकीचे काम आवले. बर बर मग. मग काय म्हणतोय मुलांचा असेल सिलॅबस.
हो मुलांचा सिलेबस खूप खूप जास्त अवघड कारण लहान मुलं आहेत आणि अभ्यास त्यांचा खूप जास्त आहे.
हो ना हो ना आणि आजल कॉमपिटिशन ् वाढलंय त्याच्यामुळेला बस हड आणि कसं होल प्रत्येक वेळे प्रत्येक वर्षी नवीन सिलॅबस यायलाय त्याच्यामुळे ना मुलांना खूप म्हणजे त्यांना शिकण्यात खूप अवघड चाललेले आहे ते
होना आणि शिक्षण कला पण सिलेबस समजा नवीन आलाय तर त्यांना तो त्यांना पहिलं हे करून घ्यायला पाहिजे त्यांनी शिकला पाहिजेत त्याच्यातली प्रत्येक गोष्ट हे केली पाहिजे त्याच्यानंतर मुलांना ते काही नाही आलंय बुक्स वाचा आणि झालं तेवढं शिकवणार
शिकवणार हो ना ते कसं शिक्षणात ता सगळा बाजारच झालेला आहे
हो ना, हो ना
हम्म
त्याच्यामुळे मुलांना फार लक्ष द्यावं लागाल लहान मुलांचा पण अभ्यास आता आपल्याला पाचवीला ते एबीसीडी आता मुलांना एलकेजी यूकेेजी पासून स्पेलिंग एबीसीडी आणि त्यांना सगळ्यांना नववी दहावीच्या पण मुलांना इंग्लिश इथ जास्त असल्या सेहेचाळीस, पन्नास असे नंबर म्हणले तर त्यांना कळत नाही इंग्लिश मधून सांग
कळत नाही होन आजकाल म्हणजे जन्मल्यापासूनच इंग्लिश आहे त्याच्यामुळे त्यांना माहितीच नाही ना हे एक, दोन आपल्या टायमाला कसं पाचवी पासून एबीसीडी होती आणि आपल्याना जे पहिलीला सिल्याबस होता आजकाल पहिलीला म्हणजे आपल्याला जो पाच पाचवीला, आठवीला सिल्याबस होता तो आजकाल पहिलीला आलेला आहे सिल्याबस
हो ना, हो ना
त्याच्यामुळं आणि सगळं इंग्लिश आजकाल तर कसं सी बीएसईी बोर्ड आय, आय बोर्ड नवीन, नवीन बरेच बोर्ड निघाले त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढलेले
हो ना, हो ना
आणि त्याच्यात तर बरे सगळे जण शाळा प्रत्येक जण शाळा चालू करायला लागलय मग शाळेच पण कॉम्पिटिशन वाढ हा
आणि त्यांनी त्यांच, त्यांच मग ते त्यांचं, त्यांच कॉम्पिटिशन लागलं आपल्या मुलांच आपलं कॉम्पिटिशन तर लांबच
लांब पण आपल्या मुलांच नुकसान आहे ना हो त्याच्यात ट्युशन पावलो पावली झाल्यात मग आई वडील कन्फ्युज होतात ना मुलांना काय शिकवावं काय नाही
हो ना, हो ना कुठ टाकावं सगळं सिल्याबस अवघड बाहेरचं वातावरणही अवघ वघडच झालय
वातावरण आजकाल सगळच अवघड झालय
हो ना, हो ना
पावलो पावली शाळा झाल्यात फीस तेवढ्यात पण गरीबांना पण कसं वाटतं गरीबांच्या लेकरांना पण आमाला पण ह्या शाळेत जावं त्या शाळेत जावं आणि त्याच्यामुळे शा ना सरकारी शाळा बंद पडू लागल्यात असं होईलय... त्या शाळंना... शिक्षणाचं महत्त्वच नाई राहिलेलं.
हो ना... आणि तिथं काय कराय... ते शिक्षक लक्ष देत नाहीेत... कारण विद्यार्थी कमी हेत. अन त्यांचे पण किती... गव्हर्मेंटच्या शिक्षकांची मुलं आहेत... शाळेमध्ये प्रायव्हेट गव्हर्नमेंटच्या... नाईहेत.. त्यांचेच मुलं प्रायव्हेटमध्ये हेत.
प्रायव्टमध्ये... कारण कसं होतय... सरकारी शाळा म्हनलं -कना शिक्षक लोकं ना लक्षच देत नाई.
हो ना... हो ना... त्यांना सरकारने किती मोठा म्हणजे सगळ्यात जास्त पेमेंट त्यांनला ए... कारण लहान मुलांचं भविष्य त्यांच्या हातात ए. पण ते लोकं... लक्ष देतच नाईहेत... देत नाही तर... आ... आम्ही अनुभव घेतला ना... एक वर्ष टाकून बघितलं मुलीला माझ्या.
हो ना हो.
तर काय नई... नुकसानच नुकसान... पुन्हा ते दुसरीकडे गेलं तर त्या मुलीला काही येत नाहीये.
हो ना... पण... नाई सरकारी शिक्षकांची जिम्मेदारी ए... कि तुम्ही म्हणजे शिकवावं... तुम्ही... तुम्हाला कशाला... सरकारने तुमच्यावर... जिम्मेदारी शिक सोपवली ना... तुम्ही म्हणजे हया मुलांचा व्यवस्थित अभ्यास घ्यावा म्हणजे काई अभ्यास- पण देत नाहीत सरकारी शाळेमध्ये... लक्ष तर देतच नाहीत... म्हणजे असं कुठलीच... ही नाय की... शिस्तबद्ध जेवणाची वगैरे कशाचीच नाई. तसं प्रायव्हेट शाळेमध्ये कसं करतात... पैसे घेतात आणि मग... सगळंच सोय देतात. त्याच्यामुळे लोकांना काय व्हयलंय... सरकारी शाळा पण नको वाटायला लागल्यात आता.
हो ना... हो ना. नाही त्याच्यामुळेच नको वाटायेत ना... आता एक वर्ष अनुभव घेतलाय आम्ही त्याच्यामुळे... कसं प्रायव्हेटमध्ये बोलता येतं. गव्हर्नमेंटच्या शिक्षकांला बोलता येत नाई.
नाई... नाईत... नाईत बोलू देत.... तिथं म्हणा कुठले कार्यक्रम व्यवस्थित नसत -तात... असं कुठलीच आ म्हणजे अरेंजमेंट नसती की... हे... हे व्यवस्थित आहे, काहीच नसतंय.
हो ना... हो ना. ते लक्षच देत नाहीत काहीच... मुलांकडे, आणि कसं... आणि त्यांनी मग टफ द्यायला पाहिजे ना प्रायव्हेट शाळेला. द्यायला पाहिजे... कार्यक्रम चांगले करा तुम्ही... हं काहीच नाही करत ते.
काहीच करत नाई. पण कसं होतंय आता... कसं ज्याच्याकडं पैसा ए ते लोकं... प्रायव्हेटमध्ये टाकत... पण ज्यांनच्याकडं गरीब पण त्यांना खायला हे नाही पण... त्या लोक... त्या म्हणजे... त्यांची लेकर पण शाळेत त्यांना पण शिक्षण गरजेचं ए... त्यांना पण शाळेत जावंच लागतय... मग त्यांनी काय करावं... त्यांना पर्याय नाही ना मग... सरकारी शाळेशिवाय.
हो ना... हो ना... नाही ना... मग ते फीस पण किती झाल्या... आता... आपण नाई ना... बुक्सलाच किती त्याले पैशे लागाले... तेवढ्या ह्येच्यात आपल्या एक... एक वर्षाचं एज्युकेशन होऊन... म्हणजे चार चार वर्षाचं एड्युकेशन झालं आसल... तव्हा एक एक वर्षाची फीस... व्हायलीय या मुलांची.
आपल्या टायमाला नव्हत्याच ना अशा प्रायव्हेट शाळा... आपल्या... शा... टायमाला ना सरकारी शाळा होता... असं हे बोर्ड आणि एकच बोर्ड होता... हे बोर्ड वगैरे काही जास्त नव्हतच.
होहो... होहो.. हे बोर्ड एक वेगळा... ते बोर्ड वेगळा सगळे बोर्ड वेग वेगळे... त्याच्यामध्ये काही नाही लहान मुलां च समजा पॅरेंट्स ज्यांच्याकडे पैसा नाही त्या लोकांचं खूप जास्त नुकसान होत.
नुकसान आहे नुकसान पण आसं पण आहे, एखादा गरीब घरचा मुलगा आहे. तो खूप शिकायलाय. आहेत ना बरेच वे असे उदाहरण आहेत की, ह्या आता तो मेंढी पाळणारा नाही का ते बिरुदेव म्हणून तेन तर मेंढ्या पाळत पाळत अधिकारी झाला तो.
आय ए एस अधिकारी झालाय तो.
हा त्यान पुन्हा त्याचा इंटरव्ह्यू पण हे केला म्हणजे त्याच सगळंच गरिबाचाच होता ना तो असे उदाहरण पण आहेत, पण आजकाल ना ते महत्त्वच राहिलं नाही कशालाच? कुठल्याच गो ष्टीला आणि आपल्याला पण आता मुलांच सिल्याबस इतका हार्ड आलाय, तर आपल्याला पण कळ त नाही की काय शिकवावं मुलांना? पण आपण अभ्यास घेतल्याशिवाय पण, मुलांच काही खरं नाही ना.
हो ना, हो ना, नाही अभ्यास तर कंपल्सरी ट्युशन प्लस आईवडिलांनी अभ्यास घेतला पाहिजे घरी.
घरी घेतलाच पाहिजे. तुम्ही घंटा बर मुलांपशी बसा
हो, आईवडिलांना बसून अभ्यास घ्या, मुलं
घ्या. करल बघा. कारण आजकाल बाकीचं बाहेर दुसरं प्रमाण, पण भरपूर वाढलेलं हाये त्याच्यामूळ मुलांकडे लक्ष देणं गरजेचंच हाय. आपला मुलगा काय करतो शाळेत? जेवण करतो का नाही? हे सगळं बघायलाच पाहिजे.
पासून ते सगळ्याच गोष्टी, खाल्लं नाही तर अभ्यास कसा करेल तो?
ना हा आणि आजारी पडणार नंतर आणि त्यांना पण आता पुस्तकांचं वज बघा ना तुम्ही? आपल्याला जे दहावीला पण नव्हतं ते पहिलीला वज ते आलय, त्यांच्या म्हनजे वजनापेक्षा जास्त त्यांचे पुस्तक, बॅग पुन्हा ते युनिफॉर्म, युनिफॉर्मचे पण ओझच. टाय बांधा, शॉक्स घाला.
हो हो हो हो. प्रत्येक गोष्टीच तसच झालंय ना, अति अतिप्रमाण वाढलय. प्रत्येक गोष्ट मुले लहान लहान जीव त्यांचा, त्यांनी शाळेमध्ये सोय केली पाहिजे. शिक्षकांनी आ सिलॅबस थोडसा कमी करायला पाहिजे. एकाच पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी कारण हे वोजानच त्यांना पाटीचे आजार, हेचे आजार होत चालेत मुलांना.
होय तर म हा आणि रोज टाइम बडूच वेगळे वेगळे पिरीड्स आज ह्या बे टाइम टेबलवरून तर द्या, उद्या ह्या टाइम टेबल वरून द्या ते मूल अस कन्फु फूजन होऊन चाललय, त्यांच त्यांनाच कळना झालंय की, काय चाललंय आणि काय नाही. पण आता आपल्याला पण, पॅरेंट्स लोकांना पर्यायच नाही ना? हा.
हो ना आईवडलालाही तेवढंच लक्ष देणं हो आजकाल सगळ्याच गोष्टी त्याचप्रमाण आता कॉम्पिटिशन तेवढे हाय म्हंल्यावर तेवढं केलंच
ते आस. आल त्यांना आलं कि, घरी बसायचं नाही लगेच ट्युशन ला पाठवायचं. नुसत बर्डन
हो हो ह. हम्म मुलांवर खूप जास्त बर्दन झालेय
आणि पहिलं कसं होतं आहो पहिलं कसं आपल्याला सा हा रिलॅक्स आणि पहिलं कसं सहा वर्षाला बालवाडी होती आता अडीच वर्षाला चालू झालय आजकाल प आई वडलांना पण नको वाटाल्यात मुलं घरी परेशान करत तात म्हणून पण मुलांना पण घरी करमत नाही मग तिथं कस जरा म्हणजे खेळायला वगैरे असतात त्यांच्या वयाचे मुलं असतात त्याच्यामुळ त्यांना पण तिथं म्हणजे व्यवस्थित वाटतं
पहिलं गेलं मामाच्या गावला तिथ खूप जास्त आई मामाची मुलं हे ते असायचे
पण आता असं राहिलं नाही ना आता कुठं मामाच्या घरी चालेत हा हा
खोटंच चाल नाही
माझे वडील बिझी आहेत तर मुलांना ही आणि पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्याचे ट्युशन आहेत क्लासेस आहेत त्याचा अभ्यास वेगळा आहे हा त्याच्यामुळे लेकर त्याच्यातच गुंतून चाललेत
त्याच्यातच गुंतून चाललेत
हम
अवघड्या
त्याच्यामुळ जेवढं होईल तेवढं शाळेत बोलवून तरी आमच्या इकडे आहे आदिती बुक्स कुलाही जास्त नाहीेत मुलांना आणि एकं असं ह्याच्यामध्ये अभ्यास आमच्या इकडे मुलांचे दोन तीन विषयांसा टी एकच नोट बुक करायची अस सांगितलेले त्यांना
हा हा हा
कंबायन करायची ती संपल्यावर दुसरी करा हा आणि टिफिन पण देताना खूप कमी दया कमा म्हणजे वजन कमी द्या बास्केटचं वजन कमी द्या त्या मुलाला पेलेल अशी प टिफिन मध्ये पण बॉ टल पण अशी छोटी द्या हलकी द्या कारण आई वडील काय करायचे भारीची बॉटल घ्यायची त्याच्यात पाणी एवढंस बसतं पण त्या बॉटल चं ओझं एवढं असतं की त्या मुलाला
हम्म
ती कमीची घ्या म्हणजे त्याच्यामुळे ते मुलांनाही थोडंसं बरं वाटेल
आमच्या इकड तर ना ते मॅथला वेगळी झाली बुक पुन्हा मॅथ टेबल म्हणून टेबल साठी वेगळी बुक असं चालू झाले ते टेबल्स वेगळेच हा आणि आस व होमवर्क वेगळा पुन्हा
हा हा हा हा
अ इतकं हे व्हायलंय ना पण आता हा पण आता ते सवय लागेपर्यंत पर्याय नाही ना
हो ना हो ना आणि सध्या काळाच्या ह्याच्यान ते पाहिजेचयेत. गोष्टी कारण सगळेच करायलेत.
हा आणि आपन हा पुन आपला मुलगा मागे पण नाही पडायला पाहिजे ना सगळ्यां हा सगळ हो हो हो हो ठेउ का हो बा बाय.